आ बोला बोला.
हा. हा हा काय करू राहीली हा येतो ना.
काय नाही चालल होत मैत्रिणीला व्हिडिओ कॉल तिच्याशी गप्पा आणि काय इच्या पूरीला घेऊन बसली होती तोपर्यंत.
हा हा.
हम्म.
तुम्हाला बारी करमनुकी काजल बोरे काजलाय तवर.
हा.
ह ह काय ना अव पोळ्या कराय कडायचंय स्वका कालेमक दूध कडायच. तुमचं सगळ संप
आमचा झाला स्वयंपाक झाला चालली डब्यावर.
कोण कोण चाललय आं.
मम्मी मम्मी तू चाली का ग. मम्मी पण चाललीय वाटत मम्मी याक वईनिंतेय. अक्षधाय शरदा दाय हम्म. चाले आहे सगळे म ह. झाला स हा जवळ
हम्म
बर पण आज काम नाही दव इतकं बोर झालंय. काय करून काही नाही.
ंबर असं वाटत आहे.
काम बरं खरंच ना थोडस टाइम तरी जातो निघण थोडा टाइम कसा पण निघून जातो. तेवढच टामपसू तू ह्या टाईमध्येम करायची बसून राहं म्हणजे मला अजिबात पटत नाही.
हम हा या मा आमच्याकडे
फोन म सगळ्यांना ह पाठवलं अस आ
या नाही का म क्लासला नाही पाठवत येते इकड पाठवतील का
हम तेच ना ना क्लासला नाही पाठवते ते काहीकडे पाठवते तुमच्या का पाठवते. पंढरपूरला नाही म्हटले तर मला
कोण नाही म्हणलं.
त्याच्यामुळे
कोण नाही म्हणलं.
ह मम्मीच
ह तुमचे काका भाऊ पण गेलेय ना
हा भाऊ गेलेले आमचे भाऊ जाते दरवेळेस.
ह हा आणि ते काकणहणार रत सजवायला जातात ते जाऊन आले का
जाततील ना अजून नाही ना आता त्यांच नगरच्या पुढं पुुढं तरी राहील तिकड त्या ठिकाणी त्या ठिकाणी जातील मग ते हम् सर खाली उतरू नका. तेच नाही
कोण आहे
हो लिओ आहे कुणी नाही त्याला चालला बाहेर लगेच मण म्हटलंय सर खाली उतरू नका वरतीच बसा. बाहेर आणलं त्याला चक्करला मी राहते तोपर्यंत आणते त्याला बाहेर. मग थोडसं बाहेरचं वातावरण पण त्याला असं वाटतं मला बाहेरच नेलं पाहिजे. एकदा घेऊन गेलं का चला वाटत मग बाहेच म्हट का? गाव ना तो आपल्या काचका वाते
दरवाजा उघडला कतील असवायचे मी कधी बाहेर जायच.
हले लिमिट क्रॉस कर नाही याला क्रॉस तेवढा वेळ बाहेर राहते तेवढाच वेळ नाही तर हा आजीबात नाही बाहेर निघत. फक्त घरामध्ये काय खेळायचं खेळायचं.
हा हा
बघतो इकडे इकडे फिरुून कावळे बघतो. गमती बघतो रम लागतच तो आत्ता ना आधी लागतो.
हो
सर्दी झाली म्हणून थोडस गप्प आहे. झोपतोय काल सर्दी झाली अवकाश हा मग सर्दी झाली ना तेच चाललंय. तुम्ही काय भाजी केली.
भरी ना काढलो आात कारले खिचडी भात.
हा का.
हा दूध ने घरात. टीटू घरात ने दूध. हम्.
हम्म.
अजून काही? तुम्ही भुईमूग केेला का?
नाही ओ नाही केला. केला का नाही हे पण नाही माहिती मला काय माहित नाही? भुईमूग केला की राहिला. हा.
हा ह. तेच म्हणलं. तुम्हाला शेंगा का काय भेटल्या वाटत मग तुमच्या
हा ते अक्षदा ने कायतरी करेल होत. त्याच्यातून ते भेटले त्याला. नाशिकला गेला होता? हम्म त्यासाठीच भेटला.
हा ह ह चांगली का?
चांगलं आहे. म चांगलं आहे ना. चांगलं आहे मग हा मस्त आहे एकदम. मला संध्या मामीना कॉल करायच राहूनच गेला आज अं. ज्ञानू कितीत किती गेली?
ज्ञानू साडेदहा पावणे अकराला गेली होती. साडेदहा पावणे अकराला आणि अजून काही आली नाही तिच्या मामा घरी गेली ती ना आजून नाही.
हम्म हम्म.
तिच्या मामाच्या घरी जाणार होती ती. ती बी आणायच होत. अच्छ म हम्.
बरं आहे.
येला तर अजून अ ऐका ना.
तिर म्हटली मला पाय अ
ती म्हण
अ.
ते म्हने अ म्हटाय गतोच रेस्टॉर अलीकणे म्हणे नाही आले. म्हंटलं का बरं ग? म्हण ते फेक निघाल ती सांग बर का म्हणलं तुम्ही तर पैसे भरले होते ना.
हा.
तेजस ची मम्मी काय म्हणे माहिती का ती अशा ते असे पैसेच भरणार.
हा.
केवढा कॉन्फिडेंट आहे पाहिलं?
हा हा. भरले तिने तिने दुसऱ्याला पण लॉस मध्ये घातलं.
हा ना ते तुमचे दिने
तिला म्हटले. हा तिचे दिले तिनी तेव्हाच. दिले. तिचेे कसे काय सोडायला लाऊ? मग. ती काय थोड माझ्या ती पैशा बाबतीत नाही बाई तिची ते देऊन टाक म्हटले देऊन टाकले म्हणते.
हा हा.
कुठं? हा.
तेच म्हटलं दिलेकाने
देऊन टाकले मग तीन दिले ना दिले ना नाही तेव्हाच दयला लावले मी त्या गस् तिला
ना न तीन होते ना
हजार सगळं चार्जेस बिजेस करून
तर ती मला काय म्हण माहती आहेय का तेव्हा ती काय म्हणे मा चौदाशे तीन आहे म्हणे मला म्हणे
चौदाशेचे पण होते काहीतरी त्यांनी चौदाशीे पण सांगितले होते चौदाशे तीन का चार म्हणत होता दोन तीनशेेत पण आणि आम्हाला काय माहि म्हटलंय दोन जा हजार मध्ये तीन येतेत तीन घेऊ सगळ विचारपूत झाले आता काय म्हहतीय जाऊ द आता बोलू ना उपयोग नाही त्या गोष्टीला गेलं गेलं चालत सकाळीच कोण चालू आत त्याला म्हंटलं अरे असं असं झालं शवमत हो तू तिच्या माग नको लागू मच आहे मज तिच्या दर्शनच्या मांग लाग तेच ना म
जाऊ द गेली तर काप
शावल म्हटलय शाव मात हा का
हम्म
तुम्ही नट चालू केलं का मग
आह
नेट चालू केलंय का
नाहीे चालू अजून गेलेल नाही अजून थोड्या वेळानं यच जाईल सात साडेसात लाईच जाते
बरं नाही आमच्याकला बाबर रात्री
हा हा जेवायला लाइटच नाही रात आमच्याकडे
नाही आमचं नाही लाईट च काय एवढं
नाही आमचं इथं काहीतरी काही व्होल्टेज पुरत नाही आज काहीतरी झाले
हा का
हम्
हम्म बरं
हम्
नाय आमच्या क्लाईटचा नाही काही विषय मध्ये मध्ये जाती चाले काय काय डब्बा भरायची स कोण डब्बा भरतय कोण काय करतय पोळ्या वगैरे केल्या आणि बाजरीच्या पण टाकल्या थोड्याफार माईनी उसळ करायची होती दोन्ही घरून मधलीचच आहे म्हणे मी न नेणार तिने कारण एक दिवस वाटलंस थोडा डबा निला होता दुसऱ्या दिव दुसऱ्या दिवशी काय तीन डबा निला होता ना
हा
असं थोडा नेतो नाही का आपण तसं म ती म्हणे काही नाही तिथून सगळ्यांच्या भाज्या व आता तिननी घेतला मग मी तुमचे दोन्ही क ठरलेलं होत जा ते घेऊन टाकूनय का तनी आणलं होता सगळं मग आपलं आपलं देऊन टाकू मग आम दोन्ही घर मिळून केला
हा चित्र ताईनी घेतला का मग
नाही तुमला आता भाजा वगैरे एवढं नाही का
हा
हा मग का त्याच्यामुळे त नाही घेतलं मग जा का म हायम्मा पोर य त पोर सांमाायला. म
हा हा
पोर मग रातली घरी हा जॉब करायच. नाही हो आताची सहा महिन्याची झाली ती प की बोल राहत आणि एवढीच आघाठ घाली ती
हा हा हा त्याच्या मामा काय
त्या मणा आता मर ते कोण सांभाळ काय करल नाही काही एवढी रडत. ते त्यापेक्षा काय करणार आहे काय ब ुमण जर राहिली घरी तर कल जॉब नाही तर मग आता घरी जात पण नाही. विसरून पण गेली हो.
हा ह
परत मग तिकडून आलं पोरीला पाहायचं कसमय पाक करायचा एकदा हे झालं. पोर संपला विषय म्हण मोठे हो असत थोडे
तुमच्या ड्रॅगन ला ड्रॅगन आले..
म आले होते ना फळ हे आलेले फुलं आलेले होते. खूप सारे मागेच आम्ही याच्या वेळेसच
हा ना आमच्या आला आत्ता आलेले आहे आता एक एक एक एक लागलं पिकायला.
होा ना
हं
र आमचा तर वरती पाहिलंच नाही मी कारण आले असतील कारण फुलं आले होतेहो तेव्हाच
हा हा पान य ते जायचे पिकून
नाही कुणी जातत वरती पिकून देईल का आमचं दर्श तोच खान मोकळ हो आमच्या
हा हा
हम आमज्यापर्यंत येत नाही काहीच नाही.
हम
चालेल हो हो हो हो